आ येतय का तई हो हो येतोय येतोय
अ हा काय चाललं?
काय चाललं काही नाही बसलोय आता, चहा पाणी झाला हो का होना पाऊस आहे का तुमच्याकडे खूप पाऊस पडतय आज आमच्याकडे सकाळ सकाळ पासन पाऊस आहे हो
हो बरं झालं पडला पाऊस हो आमच्याकडे पण आहे चांगला जोरात आहे
हो ना मग पडायलाच पाहिजे नाही तर किती दुष्काळ झाला असता होना, हो--एक तर पाणी नाही धरणात
काहीच नाही हो ना. बरं झालं पडलं पण आला.
हो ना धरणात पाणी नव्हतं काही नव्हतं आता दुष्काळात जाहिर होणार होता बरं झाल पाऊस पडला
हो
सशेट काहीच नाही ना काही नाही नाही ना पाऊस नाही आला छान वाटतय आता पाऊस आला तर
अच्छ हा
काय चाललंय अजून काय नाही चहा व्हायचय अजून आता झाला नाही का चहा पाणी नाही अजून नाही झाला
हम्म
हो आमच चहापा ह ना होत त ना मैतिणीच्या मुलाच हो का तिकड गेल होत तो लगणार वाज कर दे होते
हो का
पण पाऊस असेल मग पाऊस होता ना आणि बाहेर होत नाही याच्यामध्ये होत कार्यालयामध्ये होत त्या आतमध्ये होत का हम् मग तिथ मैत्रिणी बित्रिणी सगळ्याच हो त्या मग गप्पा गोष्टी चालू झाल्या हो का ह ह अरे म जुन्या मैत्रिणी सगळ्या जुन्या आठवणी असं हम् जुन्या आठवणी प्रत्येक जणी मैत्रिणी बरोबर वेळ कसा जातो कळत नाही अजिबात नाही बस नाही लग्नाला गेलो आणि ते वेगळेच गप्पा गोष्ट चालू झाल्या आमच्या हो का अगोदरच्या एका ठिकाणी राय
हो बरोबर आहे ना हम्म लहानपणीचे दिवस वेगळेच असतात मैत्रिणी त्या शेवटपर्यंत राहतात ल
ता लान पणीच ह
हम्म
आता कस प्रत्येक जण कुठे कुठे कुठे लांब लांब कोणी जवळ अस पण एका ठिकाणी आल्या ना लनाला त्याच्यामुळे सगळ्यां म्हणजे भेटी झाल्या प्रत्येका विचारपूस झाली तुझ कस माझ कस
हा हा
छान वाटलं मैत्रिणी भेेटल्या ना एकदम छान वाटलं
हा ना हा हा
दिवस कुठे गेला समजलंच नाही कुठे गेला कळलं नाही हा अजून काय चालं
अजून काय नाही हे
ईथ आता पाऊस पडला सगळे आज घरीचे हो का हा आमच्या इथे पाऊस चालू आहे अजूनही काय बाहेर पाऊसच चालय का
हो ना इकडे पण चालूच आहे
ह
हम्म काल थोडा आला होता सकाळी ऊन पडलं होतं असं वाटलं नाही येणार आता पाऊस गेला
गेला बरं झालं पडला आमच्या इथं सकाळपासन भरून आलं होत गरम पण व्हायचं पण म्हटलं रोजचं वातावरण असच असल त्याच्यामुळे हम्म आणि अचानक पाऊस आला नाही इतक छान वाटला एवढच छान वाटला हम् पासात आ पावसात आता कांदा भाजी खावीशी वाटते हो ना कांदाभजी पावडे हम् पावडे हम् गरम गरम तुम्ही दिलं तोंडाला पाणी सूटलन आमच्या अ हा आता आह अस ना चहा कांदा भजी चहा आल्याचा मस्त आणि कांदा भजी हो ना आता तु मी सांगितलं आता मी पण थोड्या वेळाने कांदा भजी कर हा ना हऽऽऽ नाही पहिला प्रश्न तेच आ, हे पाऊस पडला का कुठेच कारण पाऊस नाहीच. कुठेच. हा,,,, दुपारचं करमलं नाही का बाहेर पाऊस पडतो. मग काय खावं असं वाटत तर कांदा भाजी,,,, तिखट काहीतरी तिखट मस्त हाऽऽऽ ह्या च्या बरोबर मिरच्या,, हम. तळलेल्या मिीरच्या. ति सांगितली त मी.
हम्म,,, तेच नाही, नाही आता बघ गर्दी राहील असं आणि लोक,,
आणि लोक पण घरी करतात आणि,, हो ना,, दूकानात पण राहील घ्यायला वडापाव. तुम्ही कशे करता ओ कांदा भाजी ते,,, कुरकुरीत असत पीठ,, आम्ही का,,, पीठ कसं भिजवाय ते कुरकुरीत येण्यासाठी ना थोडस तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यात,,,,,,, बर बर. हजन कांदा. हा आणि कांदा चिरून घ्यायचा असा उभा बारीक. आणि त्याच्यात मग पीठ टाकायचं कालवायचं पाणी नाही टाकायचं. त्या पीठामध्येच.. हा फक्त पिठामध्येच थोडस तांदळाचं पीठ टाकलं का मग कूरकूरीत येतात.. त्यात सोडा टाकायचा का नाही म. हो टाकायचा ना थोडासा.. थोडासा,, मी कशी करते.. सांगू का माझी रेसिपी,,,,, हा सांगा ना. कांदा आहे ना, कांदा बारीक चिरायचा लांबलांब.
हा हाऽऽ
कांद्याला मीठ लावून ठेवायच,, हा का अच्छा हा हा. ठेवायचं, अर्धा तास ठेवायचा, पंधरा वीस मिनिटं पाणी सुटस्तवर.. मग ते ना एकदम पिळून काढायच हाताने,,,, हा का,,,, हो.. पिळून काढायच न जे कांदा असतो ना आपला त्या कांद्यात जेवढंऽऽऽ पिठ बसल ना,, तेवढचं पिठ टाकायचं. हो का हा ऽऽमी,, ते आपल्याला जेवढं टाकायचं, ओवा वगैरे ते टाकायचं आणिऽऽऽ सोडा नाही टाकत मी, कारण सोड्याने ना नरम होतात ना,, नाही मऊ होता ना... आ हा,, सोड्याने मऊ होतात थोडेसे. मग मी.. ज आपण भजी काढायला तेल ठेवतो ना,,,, उकळायला. हो, हो,, मग ते तेल टाकायचं त्या पिठामध्ये,,, कांद्यामध्ये नंतऽऽ तर मग ते, हे करून घ्यायचं.. नंतर भजे काढायचे,, प एकदम म ह.. तेल गरम झालं का गॅस बारीक करायचा,,,, मंद आचीवर.. तळायची भाजी,, हा ना,,, इतक्या हो खूप छान लागते.. तर तुम्ही करून बघा या पद्धतीने,,,, मी करून बघल ना,,, हो ना.. आणि त्यांच्या संग,, आजच करून बघू,,. त्यच्या संग थोड्या मिरच्या तळायच्या, हिरव्या मिरच्या, हां हिरव्या मिरच्या.. मधून थोड्याशा काप करून घ्यायच्या, तेलामध्ये तळायच्या आणि वरतून मीठऽऽ टाकायच लिंबू पिळायच हा ना हा, हा लिंबू पण पिळायचं खूप छान लागतं छान लागतात करून बघा माझ्या हच्या पद्धतीने मी पण हो, हो. करून बघा म्हणजे तुम्ही घरी करतात का वडापाव वगैरे हो वडापाव करते मी. ह का मग त्याच्यात मग ते बटाट्याची भाजी कशी करतात मग, बटाट्याची भाज्या ना बटाटे आपली साधीकी कशी नाही, नाही बटाटे उकडून घ्यायचे चांगले बटाटे उकाडले हा, हा ता मग आपण फोडणी देतो ना हिरवी मिरची, हिरवी मिर चि जिरे परत आलं, लसूण मिक्सर मध्ये काढून घ्यायचं हो, हो मिक्सर मध्ये आणि आप आख्खे धणे असत ना, आख्खे धणे जिरे त्याची फोडणी द्याय हा ते परतून घ्यायचं त्याच्यामध्ये ना हे परतून घ्यायचं मिरची ते बारीक केलेलं मग त्याच्यामध्ये ते बटाटा, हो बटाटे परतवले का? काढून घ्यायची म हातानी ना अशे छोटे छोटे गोळे करायचे हा, हा हम गोळे आपल्याला जशी लागाला तशे गोळ करून घ्यायचे तेवढ्या साइजचे होय तेवढे साईचे गोळे करायचे आणि नंतर आपण पीठ कालवतो ना भज्याच पीठ कस कालवतो त्या पद्धतीने थोडस पातळ कालवायचं हो आणि त्याचं त्याच्यामध्ये मग ते सोडायचं एकेक चमच्यानी सोडायच म्हणजे कसं चमच्यानी एकदम अलगत पडत
हो बरोबर आहे हम्म
मग आपले पाव असत ना आता आ पावसाळा्याच असच खावस वाटतय हम ते वेगळी वेगळी चालू व्हायचे वेगवेगळे ह
हम्म ते काय भाजी हो रोजच रोज त्याच त्याच भाज्या आणि ते खाऊन पण कंटाळा येतो ना ना नको वाटते
पावसात कस म्हणजे
हो तेच ना हम्म
मुलं आली शाळेतन?
हो शाळेतून आले ना, शाळेतून आले हम्म आता क्लासला गेला आता क्लासवररून आलं का म्हटलं म चहा ठेवू
कुणाला हा, हा, हा
हा अस हम्, हम्
होताला
हो ना हा, हा
बाय भाजी वी आता तुम्ही सु चौदा भाजी याचा का नाही बज सांग तुम्ही हाम कराता तील माणसिने
त्याच्या सोबत दुसरं काही तरी हा अजून
अस ना कस
हो पोळीला ते लागतं ह
हम्म कस रोजजते भाजी पोळी भाजीपोळी भात ते पण जात ना नाही रे ते कर हो नुसत गरम गरम करायच आणि गरम गरमच खायच
खायचं हम्म तेच ना असं अ
तुमचा आला का पोरगा कॉलेज वरुन मुल नायी आला
नाही का हा हा
सहा होताय ना पावने सा
हो हो
हवा
सहा वाजता येल का ह हाछ
हम् संध्याकाळी कस लिट जेवत
हो बर
टम
हा हा अच्छा तुम्ही किती वाजता जेवता तरी
आम्ही ना तरी साठ साडेआठ पर्यंत जेवतो आम्ही. शीरा आता काय पण
हो ना हा हा ह
साडे नऊला
हम्म हम्म हा ना हा हा असस हम्म तेसमा हो चालेल बरं ठीक आहे तई हो हो चाल छान वाटलं तुमच्याशी बोलून
चाले चालेल ठक म हो चालेल ठीक आहे ठेव हो ठेव